हॅलो!
हॅलो नमस्कार ताई.
नमस्कार नमस्कार बोला काय म्हणता.
कसे आहेतं तुम्ही?
आम्ही मजेतं आहे तुमचं काय चाललं.
आम्ही स समर्थक गुर्प आहे सगळे.
हो का तुम्ही बैठकीला जाता का.
हो ताई तुम्हाला आता. बैठकीच्या विषयी अ समर्थांच्या श्रवणाविषयी.
हा,
सांगते आता तुम्हाला.
हो,
आम्ही श्रावणाला श्रवणा आला जायचो आम्ही त्या. आता आजूबाजूच्या बाया म्हणायच्या आहेत कि श्रावणाला कुठे जातात तुम्ही. श्रवण म्हणजे काय शब्द हा. श्रवण आता जे जाणारे नसतात ते लोक. लोकांना माहितचं असं कि श्रवण म्हणजे काय.
हा,
श्रवण असं असतो की आता तिथे जातो आम्ही श्रवणाच्या बैठक हॉल्ल्यावरती. तथं. एकदा आता ते दासभोत मधले ग्रंथ मधले मंगलाचरण असत. दासबोध असतो मनाचे श्लोक असतात. ते पहिले मनाचे श्लोक होतात. नंतर मंगलाचरण असतं. एक तासाच मनाचे श्लोक पंधरा मिनिटाचे. मंगला चरण एक तासाचं आणि दासबोध हा. सव्वा किंवा दीड तासाचं असतो.
अच्छा.
त्याच्यावरून सगळे जे दादा सांगतात एक दादा. वाचतात आणि एकदादा सांगतात.
अच्छा.
ते आपलं म्हणजे आपला देह हा पं ''--'' पंच मभूतांनी बनलेला असतो.
अच्छा.
हुं. तर म याच्यावरून आपला आपण कस असतो? उठलं म्हणजे आपलं चालूच असतं. रोजच रुटीन, अंंगो जाळजूळ, मग देव पूजा मग आपल्या कामा चे रुटींग शेतात जायचं असले शेतात जाणारे लोकं, बाहेर कुठे जायचं असेल याला चहा द्यायचा, ना श्टा दयायचा, टिफीन द्यायचा परत आपल्याला नोकरीला जायचे असेल तर तिथ थे जातो आपण, हे आपली रोजची काम चालू असत रुटीन मध्ये
हो बरोबर.
म आपण देवाला वेळ केव्हा देवायचा?
हू म.
भक श्रवणाची बैठक असं असते की, श्रवण भगवंत आपल्याकडून त आपल्याकडून फक्त निःस्वार्थ म्हणे भक्ती पाहिजेल फक्त भगवंताला.
हो बरोबर ए.
त्याला आपण जर वेळ दिला, तर तो आपल्याला बी वेळ दिईल ना?
हुं. बरोबर हाय बरोबर.
मग तिथ श्रवणामध्ये जर आम्ही जातो. दर रविवारी अ सोमवारची असते ते आमची बाकीच्याची रविवारी असते, त्या आज्ञेनुसार ते आम्हाला बोलवतात म उगच ती सुरू होते सव्वासा सा पावणे आठ ला सुरू होते. श्लोक मनाचे श्लोक, मग आटला मंगलाचरण आणि साडे अ नऊ वाजता दासबोध असे साडेदहापर्यंत चालू असतो. त्यांच्या दादांच सांगितलेल. ते सांग तात श्रवण म्हणजे काय? श्रवण केल्याने प्राप्त काय आहे.
हा हा.
ग्रंथा नाम दासबोध, दासबोध बोले. बोलले ते श्रवण केल्याने, प्राप्त काय आहे. म्हणजे श्रवण आपण तिथं बसू. ते दादा सांगतात आपल्याला एक मनान, एकाग्रचितेने एक असं मनाने कधी ऐकलं? आपण व्यवस्थित बसलो. आता आपण आस काही घरी बसू शकत नाही. मांडी वळून, हा वन विचलित अस त आपल वाल. इकडे काही झालं का? तिकडे कुणाचं रिंग वाजली का तिकडे फोन घ्यायला जातो. इकडे दूध ताप गॅस वर ठेवलेला असत त्याला दूध कसंय त्याला बघायला जातो? कोणी आवाज दिला का त्याला आवाज देतो? एका कामामध्ये सतरा काम आपण आरामात करतो.
हो हो बरोबर हाय.
इथं आपल्याला संसाराचा व्याप पण नसतो आणि आपण जसं माहेरी गेलेलो अस तो तिथं. माहेरी गेले की, आपल्याला कोणी काम सांगतच नाही.
हो बरोबर.
तस हा बैठे कॉल समोर त्यांचा हा माहेरी. माहेरी जायचं म्हणजे ते माहेर एते आपलवाल एक.
हो.
आपण गेलो का तिथं चांगल्या आपल्या मनासारख्या आणि आपल्या अ आठवड्यामध्ये आपल्या मनातलं काय विचार चालू असतो भाऊ असं या मनामधला प्रॉब्लेम आपला
हा
कोणी आपल्याला बोललं आणि आपल्या मनात अस काय चालू असत की असं कसं काय करतात माझ्याशी मी असं एवढं चांगलं वागून बी माझ्याशी असं का बोलतात अस का वागतात
हा
तो पण आपला विषय निघतो परत आपल्या हा आपल्या आणि खरं सांगायला गेलं तर म्हणजे हे तर आपल्याला समर्थांची पायरी जर चढली ना आपण पहिली पायरी तरी आपल्याला बी पुण्य लागतं.
हो हो नक्कीच हूं
हां पहिली पायरी चढायला हवी ती पर आपण मागच्या जन्मात काय पुण्य केलं असेल म्हणून आपल्याला भगवंत मिळतोय बाऊ अस देव लोक याच्यासाठी तरसतात.
हूं
देव लोक म्हणतात की आम्हाला हे समर् र्थाच दाासबोध, मंगलाचरण आणि मनाचे श्रोक मिळाले नाहीयेक. आम्हाला आता मृत्यू लोकामध्ये जायचंय देव लोक असं सांगतायेत आता
हो हो
मृत्यू लोकामध्ये हा तमं आम्हाला जाऊन समर्थांचं हे करायचंय पण मनुष्य पण हा चौथा देव ये ब्रह्मा, विष्णू, महेश आणि मनुष्य हा चौथा देव ये याला सांगताच समर्थ जीव तोडून तोडून सांगतात की तू संताप नको करू रे क्रोध नको करू कोणी बोललं तर ऐकून घ्यायचं. समजून घ्यायचं कोणी सांगितलं आपल्याला याच्यासारखं अरे हे असं नको करू हे असंच कर पण आपण मुद्दाम तसंच करतो.
हूं हूं माणसाची प्रवृ तीच तशी
हा जाऊ दे याने नाय सांगितलं तरी मी म आ दा ना आदरी करायला लावीस त पण कमी करणार आणि असं म्हणतो माणूस त्याच्याने म आपण वाया चालल्या जातो ना म समर्थामध्ये तीच शिकवण ये आपण जर कोणा मना दुखवले नई कोणाला अंतरी लागेल धक्का ऐसी वर्तणूक करूच नका.
हो. आणि आयुष्यात हा एक गुरु पाहिजेच आपण ज्याचा पाया धरून अ म्हणजे आयुष्य असं व्यवस्थित जगू शकतो. धर्मावर चालू शकतो.
हम्म नित्यनेमाणे, नितीवर चालू शिकतो ना तर, आपल्याला आयुष्यामध्ये काहीच कमी पडत नाय.
बरोबर मी पण अ ह लहान होती. तर आमच्या घरी माझ आजी, आजोबा, आई, यांनी सगळ्यांनी अ ठाकूरशीन महाराज केलेला होता म्हणजे गुरु केलेला होता हा
मम्मीनी पण केलाय
हो तर लहानपणी मी पण म्हणजे अ सत्संगला जायचं ते नाम वगैरे करायचं म्हणजे लहानपणी झालंय मला भजन वगैरे सगळं म्हणता यायच पण आता शिक्षण वगैरे झालं परत ते नोकरीला लागली लग्न झालं आता एवढा वेळ नाही देता येत पण थोडा का असेना मी वेळ काढते आणि पूर्ण म्हणजे जेवढं माझ्याकडून झालं मी तेवढं करत राहते
नाही थोडासा वेळ तर देवासाठी द्यायलाच पाहिजे तरी भगवंता कोणत्या टायमावर आपल्याला येऊन जाऊ याच आपल्याला सांगता नाई येत
हो तेच ना
टाईम प्रसंग बघून भगवंता धावून येतोच
हो
तो मानवी असो का मग भगवान असो कोणी बी असो
हम्म
आणि समयदान हा दिलेला भगवंताला खूप मोठा वेळ आहे
हो
समयदान भगव भगवंतासाठी आपण आता या जन्म पुण्य करू तर पुढचा जन्म आपल्याला चांगला मिळेल
हो बरोबर आहे आणि आता आपल्याला मानवी देह त्याच्याच साठी दिलेला आहे आता जनावरांना का बर अवय दिल नाही त्यांना तस काम चित दिलं नाही आपल्यासारख आपल्या म्हणजे आपल्याला त्याची भक्ती आपल्याला कर ता यायला पाहिजे म्हणूनच कदाचित आपल्याला हा जन्म मनुष्याचा भेटला असेल अ मी पण असाच विचार करते हम्म
नऊ लाख नऊशे नव्या्नव येवनी मध्ये हा आपल्याला मा मानवी जन्म प्राप्त झालेला आहे
हो
आणि अ जडीबुटीच औषध आपल्या चौऱ्यांशी योनी मध्ये आपण येतो ना फिरून नऊ लाख न नऊ लाख नऊशे नऊव्या्णव आणि जडीबुटी आप आपले ह चौऱ्यांशी युनी मधून फिरून आपली ही जडीबुटी ही आपला अहंकार आहे
हा, हा बरोबर
याच्यामुळे आपण हे ना जर कोणी काही संताप केला तर आपण इतका संताप करतो इतका संताप हाय बीपी ला वाढून जाते
हो
शुगर होऊन जाते हार्ट हा अटॅक येऊन जातो आपल्याला
हो, हो
संताप कधी माणसाने करायचा नाही संताप म्हणजे माणसाचा हे मूळ हे ब नष्ट करणार ते आपल्याला
विनाशाचं कारण
हा, विनाशाकडे जाणार आहे हे.
हम्म.
बरी सत्य बोला, बरी सत्य वाचा.
हम्
मा, माणसाला नाही बी दिल्यानं भगवंता जवळ ठेवायची अशा, भगवंता एककाना नाही देत. नंतर आपला तिकाडना बरोबर.
हो, बरोबर हेय आणि जे आपल्यासाठी योग्य कधी- कधी आपल्याला असं वाटतं, की देवाने मला हे नाही दिलं ते नाही दिलं. पण, कदाचित देवाला आपल्यापेक्षा चांगलं माहिती असते की याच्यासाठी काय योग्य आणि काय योग्य नाही हे, कदाचित देवाला आपल्याला त्याच्यापेक्षा काहीतरी चांगलं द्यायचं राहतं, म्हणून कदाचित देव आपल्याला ती गोष्ट देत नाही.
अहो, आता आपण म्हणतो की दोन बहिणी असतात, एका बहिणीला चांगलं घर मिळून जातं.
हो.
आणि एक बहिणीला थोडस थोडस कमी परिस्थिती नाजुक अशी, परिस्थिती असते तीजी वाली.
हम्म, हम्म
आता आई वडील तर बघतात की दोघी मुलींसाठी चांगलंच दयस. असं ज्यांच पण ज्याच -त्याच नशिबाचा जोर असतो तो, अरे होईल बघतात तिज अजून मुलगाच चांगलाय हाय, पण माझी मुलगी तर सुखी राहील. आणि दुसरं मुलगी असते ती पैसा भगवंतीच रंगरूप असून ते तिला चांगल्या घराण्यात दिली जाते.
हम्म.
मग ती मुलगी म्हणते की मला अशा घरात दिलंय, तर मग तर भगवंत असं असतो, की भगवंत म्हणतो तू, तुला दिलेलं आहे ना तू त्याच्यामध्ये बघ, तुला हात पाय व्यवस्थित दिलेले तुला स सकाळ -संध्याकाळ रोजी रोट येते तुझे वाले, दोन वेळेच जेवण येते ते तुझं वालं, कोणाचं असं बोललं नाही काही नाही. तुझं, सुखचं अन्न येतंय तुझ्या जवळ असं. असं येत नाही, आणि तुला रोज भगवंताची सेवा करायला मिळते. भगवंताचे चरण मिळेल, तर अजून तुला काय पाहिजेल. याच्यामध्ये माणसाने खुश राहायला पाहिजे. आणि ती पैशवालीची मुलगी असून ती रोज गाडीत येते ती मम्मीला भेटायला, आईला भेटायला तिला रात्रभर राहू दे, राहू द्यायच नाही म्हणतात ना, गाडीवर घेऊन जातात.
हम्म.
ही तो विचार करत नाही आपण. हा ती गाडीवर येते मग, तिची गाडी आहे माझ्या बहिणीची गाडी आपण असं म्हणतो.
खरंच
प तिला तू दोन-तीन दिवस तुला राहायला मिळतंय ना तुझ्याजवळ गाडी नाही तर.
मग
विसावा मिळतोय आपल्याला रातभर आयच्या घरी दोन- तीन दिवस. भगवत, भगवंत काही ना काही तर कोणाला काही चांगला देतोच.
हो हो नक्कीचं हे एकदंम अगदीं बरोबर आहे
भगवं भगवंत आहे नां हे आपले सगळें मागच्या जन्मांचे असतां ताई
हो आपले भोग असतांत ते
हम्मं आणि कांहीं नां कांहीं तरं देतोच भगवंता आपल्यांला बघूंन तरं कांहीं असं आहे नाहीं कायं छान वाटतं आहे ताई तुमच्यांशी बोलूंन
हो मलां पणं छान वाटलं तुम्हीं समर्थांची खूंप छान माहिती सांगितली तुम्हीं बैठक महत्व सांगितलं मलां पणं ऐकूंन खूंप मस्तं वाटलं
हां माझ्यां मनातंच होतो ते सांगायचं चलां जय सद्गुरुं धन्यंवाद
बरं धन्यंवाद